हा हॅलो, हा ये
ह्म्म. येतोय. व्यवस्थित येतो त्यानंतर काय चाललंय.
काय नाही बघा आवरायचं चालू ये तुमचं आवरलं.
आवरलं आता रेस्ट करत होते. म्हटलं बघूयात फोन करून जेवण वगैरे झालं.
नाही अजुन.
हा हा नाही बघा कराय. ढग
ह गरमी एवढी हाय काय. चहा वगैरे नको वाटते होय तर काय जास्तच गरमी वाढली नई. त्यामुळ आवडल आसल.
त्यांना लागल्या असतील.
होय मुलांना सुट्ट्या लागल्या सुट्टीला गेलेत.
मग निवांत त्या
होय. निवांताय म्हणूनच म्हटलं आता कॉल करून बघूया काल काही समजलंच नाही हो ते कुणाला करायचं. कसे करायच.
तुमच फर्स्ट टाइम आहे.
होय होय.
हा म आम्हाला ह्याच्या आधी एक पण आलता मिस कॉलचा तवा आम्हाला माहितीये ह्याच
होय. काय मला वाटलं कुणाला पण केलं तर चालतंय ते.
नाही नाही तस नाही फक्त जेवढे आहेत त्याच्यामध्ये त्यांनाच करायचंये.
त्यांनाच करायचंय हा हा मग ते सकाळी मी एकट्यान केलता ते म्हंटल्या नाही की जेवढ्या अँड आहेत त्यांनाच त्यातल्याच कुणाला तरी करायचंय म्हणुन हा होय तस काय तर आहे.
ह एका व्यक्तीला पाचदा कर मग काय एवढे ते पण कोणाला बोलणार आणि काय बोलणार.
म्हणजे मागच्या वेळी एकदा आलेलं पण ते अस कपल्शन काय नव्हतं ना. केलं तर केलं नाही तर नाही सुरवात तिला एकदा आलेला
हुं मला नाय माहिती
कंम्पलशन नव्हत. कि तुम्ही करायलाच पाहिजे आस् अस काही नाय रिजेक पण करू शकत होतो.
काय माहिती मग नॅचरल मला नाही माहित ते पण मागच्या वेळेस ह्याच्या आधीचा आलता ना जानेवारी साॅरी मार्च का जानेवारी आलता. त्यावेळेस होत बवीस मार्च मार्चमध्ये
नाही नाही म आम्हाला तो नाही आलेला. म्हणून म्हटलं किती केला म तुम्ही दोनच झालेत.
होय माझे पण कमी झालेत कुठं मला पण वेळ मिळे ना आणि काय व्हायला लागलय कोण कोण करतो म्हणतात आप त्यांचे घ्यायला लावतात आणि परत उचलतच नाहीत. हो मला असं वाट ते जाऊ द्या त्यांनाच करायचं आपल्या जे एकदम जवळच्या आहेत त्यांनाच करायचं.
नाही मग त्यांनी पण कस उचलायला पाहिजेत ना रिसिव केलं पाहिजेत ना
आता एकमेकाला सपोर्ट केलं तरच आपण करू शकतो ना हे कंप्लिट म्हणजे त्यांच असं आहे की आमच करा आमच करा आ मी करते मी करते करत्यात आणि आपल झाली की, की मग परत उचलतच नाहीत.
तर अवघड होऊन बसल.
मग आता तीस करायलाच पाहिजे. हा बायकांना वेळ नकोय रात्रं दिवस बोलायला. कुठन बोलणार आत्ताच करायला शंभर वेळा मेसेज कराला लागतय तेव्हा एक जण सापडते कोणतरी
होय तेच आता मी पण अ मेसेज वाचला म म्हटलं आता अ म्हणजे बघूया तरी तुम्हाला कॉल करून
हा नाही होय काय आता करून घेऊयात चार पाच तुमचे पाच माझे पाच होऊन जातील एकदाचा परत त्यांच्या नको चालतय की आता तुमचं झालं की मी माझं तरी ही प्रथमी तुमं झाल का
प्रत्येक ह्याला दहा मिनिट बोलायचंय ना हा हा हा ते मेन आहे ना
हा दहा मिनिटं तुम्ही काही बोलू शक ता म्हणजे तुमचं एखादी रेसिपी सांगा तुम्ही कुठं फिरायला गेलतात ते सांगा. किंवा असं काही पण म्हणजे तुम्हाला साडी असं काही कुठल्याही वेबसाईट वर बोलू शकता. किंवा तुमचं गावचं मला एकच मुलगा आहे छोटा अडीच वर्षाचा.
होय लहान आहे आजून. हम्म हम अजून स्कूलला जाइत नसेल एकदमच अडीच वर्ष म्हटलं होय तेच की दमोतय.
भरपूर आता जस्ट बघा पडणार थोड आम्ही दोघच. अस्त.
होय हा हा मग घ्यायचं आवरायचं म्हटल्यावर लोड होत असेल होय आवो काही समजत नाही कुठच दिवस
असं वाटतं सगळ्यांना आई दोघंच काही काम नसतय पण ज्याला करत करळतय. दुसऱ्याला माहित, हम्म पुढच्याला वाटतं हा ते आणि चार मोठी सांभाळलेल बरं पण एकट नको. अस वाटते मला तर मोठ्यांना काय एकदाच काय ते करून दिलं गेलं खर हे. लहानांचा लयी ताप आसतय हेच पाहिजे तेच पाहिजे. दिसून येत नाही. हा लहान असताना ताप. खायला गेलकी आणि मोठा ताप.
मुलगी सातवीलाय सातवीलाय मुलगी आणि मुलगा आता युकेजीलाय. पाच सहा वर्ष होय. सात सात वर्षाचा गॅप आहे.
सात वर्षाच गॅप, पण ठीक आहे चला मोठी ती संभाळू शकता. तेला.
होय आता ती दोघं जणच गेलेत बघा गावी ती सांभाळते व्यवस्थित होय राहिलाय. हो पंधरा दिवस झालं. गावी. गेलाय माहेरीे. राहिला नव्हता मागच्या वर्षी. गेला पण एकच दिवस राहिला. रात्री रडा लागला म परत. रिटर्न आला. आणिअ ह्यावेळी राहिलाय आओ. म्हणजे आता मुलगी मोठ्ठी हे ना तिला समजते ती व्यवस्थित हँडल करते. आणि बाकीची पण मुलं आहेत ना.
होय ते तर हाय सोडा सवय पाहिजे पण आपल्याला पण भीती वाट पोरांना सोडाया म्हणजे मला तर खूपच खूप भीती वाटत मी दहा मिनटं सोडू शकत नाही तरी पण नाही सोडू शकत मी माझ असं ठरलंय की नाही. त्याला जोपर्यंत दहावीपर्यंत जात नही तोपर्यंत मी कोणाची जीवावर नाही सोडू शकत म्हणजे मला भीतीच वाटते की नाही मला माहितीय ते काय करू शकते काय नही. असं वाटतय की नाही आपण जसं म्हणजे माहित नाही ना पुढच्याच काय परत त्या आयुष्यभर त्यांना ठपका नको जे कोण असू ते माझ्या घरचे असो किंवा कोणी. भीती वाटते ऐकत नाही म्हणजे कस खोड्या खूप करतो अन् हा चंचल हे हा मला भीती वाटते पडला केला. नकोस ते आ मला इव्हन मी मी माझ्या मिस्टरांवर विश्वास ठेवत नाही खाली गार्डन गेले तरी. चार फोन करत असते झोक्यात बसला तर बघत बसताल मो बैल पडेल त्यांनी हात धरायला लावा जोरात झोका द्यून का?
त्यामुळं तसं होतंय हो तुम्हाला या असू दे घ्या काळजी घेेताय चांगली गोष्ट हे खरं होय का नाही.
चांगलय एक गोष्टीने वाईट पण आहे म्हणजे नाही एवढं पण नाही पाहिजे करायला पण ठीकय आता कारण की कसं हे आजच्या जमान्यात भीतीच वाटते मग.
होय, नाही सवय होते हळूहळू त्यांना पण आपल्याला पण अजून लहान आहेत हेत तोपर्यंत तसं वाटतंय ना. त्यांच त्यांना जरा समजा लागलं की राहतात असा विषय होतोय होय व आमचा घर सोडून वगैरे कुठ जाईत नाही होय आम च पण कधी राहाय नव्हतं ह्यावेळी कसं काय काय माहीत आता आपणच मी दोन चार दिवस
सासरी एक दहा म्हणजे अर्धा तासासाठी जरी गावा वात गेले की नाही काही सामान आणायला त्यातन मी घरीच चार फोन केलेले असतात उठलाय का खाल्लाय का बघा बर का बाहेर उडी मारत ते. तिकड बघाल तिकड आता आधी तर सोडून जायचंय पण आ तर तेवढं पण सोडत नाही सर मी घेऊन जाते सोबत आता त्याला कळाय लागलंला उभारतो तो गाडीवर. घेऊन जायचं. टेन्शनच नको डोक्याला
तुम्ही घेऊन जाताय काय नाही?
आपल्याला खायची पण सवय पटकंन आणि लक्ष नाही दिलं ना.
अजून म्हणजे अडीच वर्ष म्हण लहानच आहे हो.
माझं भिती वाटतं उगीच. का खाल्लंन काय झालं तर
होय म्हणजे बरोबर आहे तुमचं पण अजून खूप छोटा आहे ना तो त्यामुळे तेथढी काळजी घ्यायला लागते हो अजून होय आता जस स्कूलला वगैरे जाईल त्याच तो समजेल तसं.
शांत होऊ शकेल. पुढ पण आता तरी नाही हाय मग मला असं वाटतं न्हव आपल्यामुळे उगीच त्यांना पण आपण
अ जस तो स्कूलला गेलाय ना ह् ह होय आपल्यामुळ लोकांना. त्रास नको ना आपली पोर आपण व्यवस्थित सांभाळलेली बरी.
म्हणजे वाईट वाटत त्यापेक्षा गप्प बसेल. हा जेवण तेन झालंय सगळं बसले. हो फोन बघत. म्हटलं च कवात परत असंच राहिल. ती राहून देत.
होय हा हा ह मी पण कालपासून काय कुणाला ट्रायच केलो नाही.
खरा मागच्या वेळेस काय झालं तर आम्हाला वीस होते ना त्यावेेळेस असं झालं मला पहिल्या आलं मी काय केलं गावी जायच. म्हणून मी पटपट करून घेतलं. आणि जेव्हा मी गावी गेले तेव्हा बघितलं मी माझ्या आमच्या जवळच्या जेवढ्या होते ना एवढा प्रॉब्लेमला शेवटच्या अचानक त्यांनी डेट डिक्लेअर केले की या तारखेपर्यंत लास्ट करा म्हणून एवढं त्यांचा गोंधळ झाला. आणि मेन म्हणजे सर्व्हर डाऊन व्हायला म्हणजे असं व्हायचं की फोन उचलला ना डिस्कनेक्ट आणि ते कॉल धरला जायचा. खूप जणांचं असं झालं शेवटी शेवटी हँग व्हायला. हो सांगते. लोड आला त्या शाॅप् मी तर ह्यावेळे ठरवलंयच की नाही आपलं टार्गेटच ठेवाय दोन दिवसात कंप्टिट करून गपचूप बसायचं लोड घेत बसायचं नाही परत
होय, मी पण आता दोन दिवस असंच गेलेत. आज काय म्हटलं खरं नाही आता, सकाळपासून बघा फक्त तीनच कॉल झालेत. फोन रिसिव करायला पण तयार नाही आणि काय नाही. काय करायचं सांगा मग? प्रॉब्लेम नंतर मला मागच्या टास्क तस झालं. अ कुठला होता काय आठवत नाही पण् मार्च मध्ये झालेला बघा.
हा म् तोच आहे आमचा तुमचा तोच म्हणते मी पण कॉलिंगचाच होता ना तो? पण्
कॉलिंगचा नव्हता अ् हे होता ऑडिओ ऐक्. तेच होता बघा.
नाही माहित.
ऑडिओ ऐकून करायचा होता. होय आणि मी दोन् दिवसात म्हणजे एवढं काय सिरियसली घेतलं नाही ओ गावी यात्रा हो् ती म्हणून गेलेले आणि अचानक ते मी क्लिअर केली रात्रभर बसून अओ कंप्लीट केला दोन दिवस.
पण ते कसं स्वतःच होतं ना हे फोनच कसं, तस काय आलं तर काय ठीक आहे ना आपण रात्रंदिवस करू शकते लोकांना फोन करायचा म्हणजे त्यांच्या पण वेळा पाळून आपली वेळ बघून करायला पाहिजे ना.
होय. ते पण मेन प्रॉब्लेम आहे ना कस्ं हैंडल करायचं व्हय अहो पण ते असं शेवटी म्हणजे वाचून, वाचून आणि ते रेकॉर्डिंग करून, करून करून असं तोंड दुखत होत माझं.
म अता हे पण तसलच आहेत तीस कॉलवर बोलून बोलू
होय तो मोबाईल बघून बघून डोकचं हँग झाल्यासारखं झालत आहो. पूर्ण रात्रीत बसून मी कंप्लीट केला ओ अक्षरशः म्हंटल् होय म्हणून म् मी पण म्हटलं ह्या वेळी काय नाही म्हटलं म त्यांनी चार- पाचच दिवस देतात. तसं माझ्या मते ते अजून दोनच दिवस देतील.
चालतंय. ठेऊ म् नंतर
पाच तासात ते हिन दिवस कंप्लीट होतात.
हा तेच म्हटलं चालतय नंतर करते हा.
आता करणार काय?